हॅलो
हॅलो हॅलो आवांज येतं आहे
हो हो आंला आंला बोलां
हां हां मुलं गेली
कायंच
ह ह
गेली बघां मुलं शाळेला मुलगी गेल्यां कॅम्प्युटरच्या क्लासला जाते अजूंन तिचं कायं कॉलेज चालूं झालं नाहीं
हां
मुलंगा गेलां आहे सकाळीं कॉलेज लां आंता येईल थोड्यां वेळानं
त्यां कम्प्युटरला.
आंत्ता एक पंधरा दिवसं झालं गेल्यां.
म्हणजे आता ते जुलैला संपणार ऑगस्टला संपणार का.
अ तीन महिना असतेय ते.
हा हा,
तीन महिना असते आता तीन महिना तक ''--'' कॉलेजचा जर कॉलेज होईपर्यंत करायचं.
हा हा,
बारा ते एक असते तो आणि कॉलेजचा टायमिंग सकाळी सात. सात ते बारा आहे मग सात ते बारा कॉलेज करून आल्यावर एक तासभर जायचं.
हा होय कम्प्युटर शिवाय आता कसं चालतच नाही ना.
आता काय.
एक जॉब कम्प्यूटरवर आहे आता.
होय आता काय शि व शिलायचं. काही हातान पा पेन्सिलच पुस्तकाचं व''--'' च काय राहिलेलं नाही. हातावर आकडे मोड गेली ते आपला जमाना होता.
आता कम्प्युटरवर सगळं.
हं बारकं मुल पण आता कॅम्प्युटरवर हिशेब करत आहे.
करतया होय.
मग.
आणि मोबाईल वर सगळं लहान जन्मल्यापासून त्यास्नी मोबाईलच पाहिजे हो.
होय.
त्यामुळे ती मोबाईललाच जलमल्यागत असं वाटतेय.
वाटतेय होयच की असं झालं म्हण त गरजेचं पण आहे ते करणं.
आठ नऊ महिन्याच बाळ असलं. आणि ते रडाय लागलं तर त्याच्या आवडीचं गाणं लावा की मोबाईल मध्ये.
हो शांत बसतय हो शांत बसतय ते.
आणि झोपल्याला असल आणि आपण उठ''--'' उठ उठ म्हणून हाय ते आणि त्याच गाण आवडच लावलं. तर लगेच उठून बघत इकड इकडं.
होय आता सगळं ते काय म्हणतेय तसं झालं.
हा आणि बाळाना आधी कस खार हे. तेन उघळून आपण पाजत होतो नाय. ते का गुट्टी वगैरे प्रकार असायचा. आता तयार रेडीमेड आणत्यात.
रेडीमेंट आणते त्या आता पहिलं कसं आप ''--'' पण लहान मुलांना खारीक दगडावर उघळून. ती कस कणा असायचा त्या खाण्यातचा अंश असायचा. आणि चारायचं जरा बदाम चारायचं.
आणि बाळ कशी कुटगुटीत असायची.
होय आणि बदाम पण चारायचं नाही ते बदाम वगैरे पण चारत होतो की आपण. उघळून आता काय बायका दगडावर उघडून कोण चार. तया लगेच मेडिकल जाया ''--''
मेडिकल मदन आणायचं नाहीतर मिक्सरात घालायचं आणि फिरवायचं.
फिरवायचं आता मिक्सरमध्ये पण फिरवणं झाल्या त्या बायका ते मेडिकलमध्ये. पावडर मिळत्या.
ते आणं दुधात घालायचं नुसतं
ते आणायचं आणि ते दुधात घालायचं आणि ती ते त्याज रेबडी तयार करायची अनं बारक्या बाळाला उगच देत बसायचं म्हणून ती हा ऍडमिट करा मग ऍडमिट करा म तिथं दहा वीस हजार द्या म्ह ते मेडिकल वालेला पाच हजार दवाखान्यात डॉक्टरला दहा हजार कित कशी परवडायची पोर
हा
हाय का ते तसं पहिलं कस अहं म तेचं त्यामुळच तर ते तसं हाय मुलाला मांडीवर घेऊन घास भरवला तर माया प्रेम तर शिल्लक राहत
आ होय.
ते काय आता बोलायच काम नाय. आणि पहिला केवढं मोठ्ठ मूल झालं तर पाळण्यात झोपवत नव्ह
झोपवत नव्हती होय.
आणि आत्ता जन्मलेला जन्मलेल्या मुलाला पाळण्या तेनं हाईत चार कोसावर आईची ऊब नाय मुलास्नी मुलाला कित किती लांब खाटवर ठेवते ती बाई ल मम्मी असत्या खाटवर मुलं असतय पाच मिनिटं अंतरावर आजीकडं आजी सांभाळते मुलाला आजीकड अस ते हा हे असल प्रथा निघाल्या कसली बाई
हम्म
पटत नाय आपल्याला खरं काय, आता जस जग बदलल तस आप
होय कोणाला काय बोलायचं नाय आता
होय काय करायचं उद्या आपल्या मुलांच्या बाबतीत पण हेच घडणार हाय.
होयच की
त्यामुळ काय कुणाला बोलायचं नाय शांत बसणं गरजेचं हाय.
हया हया पण त्याचं महत्व त्या गोष्टींचं महत्व आपल्या माहिती हाय हो
हा त्यांना माहित नाय. आणि काय सांगाय गेल तर त्यांनी कायतरी वेगळं बोलत्यात त्यांच्याकड उत्तर तयार असतात नाय
होय तुमच्या वेळेचा जमाना झाला आता आमचा जमानं
बरा व्हा काय तुमच्या जमा
गेलेल्या हा गेलेल्या जमान्यातन पण कायतर घ्यायसारखं हाय न
हो आणि गेलेला जमानाचं चांगला असतोय.
हम्म कारण अनुभव आलेले असत्यात ना आताच्या माणसांना सगळे
होय म त्यांना काय अनुभव नाय अनं तुमबव नाय
हम्म म्हणजे कुठल्या गोष्टीच कष्ट घ्यायचच नाय हो त्यांना
हो हो कष्ट काय आता भांडी घासायची मशीन आल्या बोला भांडी घासतय हातान हाय का ते मशिनीत टाकतय भांडी बघा
पण कुठल्या ना कामाला आपला हात थोडा का होईना लावायला लागणार च ना म्हणजे भांडी मशीन जरी धुतले तर ती वर मांडायला. आपण काही मशीन नाही येणार.
आपणलाच मांडायला लागणार आहे.
मग आणि त्यात टाकायची जेवण जेवण टाकायचं तर काम आहे का ना आपल्या त्यात.
होय.
मग ते चावी खाली धरलं तर ताट वगैरे झालं की. किती वेळ लागणार आहे भांडी धुवायला.
आणि हाताला कष्ट हात धरायला लागणार की चावीखा ली का मनाने हात तिथं जाणार आहे.
मग किती जरी विज्ञानान किती जरी हे केलं प्रगती केली. तरी पण माणसाचा हात पाय हे कुठल्या ना कुठल्या कामाला उपयोगात येणारच.
हो येणार म्हणजे येतच आणि. हातानं काय आणि आपली एवढी मोठी मूर्ती कशासाठी बनवल्या.
अ देवा ना.
अ मग तिचं की. यासाठी बनवले काय त्यान ज्याचा उपयोग करायचा ते करण झाले ते दुरुपयोग.
हा मग आजार.
दुर आजार माग लागतात दुरपयोग चालू आहेच. कि त्यामुळं असं झालंय पहिला साखर अ अटॅक होता का पहिला.
आ हा,
पहिला माणूस म्हातारा हूनच मरायचा.
होय.
आता अ जन्मलेल्या मुलाला पण साखर झाल्या लगेच. डिलेवरी झाली की बाळाला डिलवरी झाली की लगेच. काय झालतं ग आणि डिलेवर झाली की म्हणत्यात ती की ज साखर चेक केली पाहिजे. तर एवढ्या लहान मुलाला साखर चेक करायची गरज काय.
घुसवून रक''--'' क्त काढून घेतात काय माहीत.
बकी बाई आणि सुया घुसून तुम्हाला सांगते. सुया घुसवायच्या एवढ्या लहान बाळाला साखरेचा प्रॉब्लेम आलाच कुठन.
त्यो आईच्यां पोटातनच ओ.
अ मग पहिला होतं का असं काय.
हम्म तसल काहीच नव्हतं. आता आज आम्ही आम्ही लहान हो''--'' तो आम्ही किती एक दहा वर्षांचा असल नऊ दहा वर्षांच तेव्हा आम्ही. त्या अजीला बघत होतो ते तेव्हा म्हातारी होती त्या काळात म्हणजे आम्ही तेव्हा. आता मी असीन पस्तीस छत्तीस वर्षांची मग तेव्हा मी आठ. नऊ वर्ष म्हणजे वीस वर्षापूर्वी ती आजी वाकून चालत होती त्यावेळी ती म्हातारी झालती. ती आज मेली बघा सकाळी. म्हणजे किती वर्ष जगली बघा ती.
ती पहिल्यातलं खाणं अंश तिच्या शरीरात चांगला टिकून राहिला होता.
मग आता त्यावेळेला म्हणजे वीस वर्षापूर्वी ती म्हातारी दिसत होती मग त्यावेळी. तिच वय असणार आहे साठ-सत्तर-पंच्याहत्तर तर असणार आहे. मग शंभर वलडुन गेली ती.
मग तेच की म मग काय म्हंटलं तुम्हाला. पहिल्यातली माणसं शंभर वलडल्यावर माणूस मरणार आणि आपण जर एखाद्या वे''--'' विचारलं की बाबा काय झालतं आजीसनी तर सरळ सांगतात माणसं वय झालतं जास्त अजी अजींच असंच आहे आणि आता बघा की ह ते साखर झालीती बीपी वाढला होता ॲटक आला ते पाहिजेलच गोळी चुकली म्हणून पण तीस वर्षाचा चाळीस वर्षाचा माणूस जर गोळी चुकली म्हणून मरत असेल तर आयुष्यात अर्थच काय जन्माला येऊन.
होय
झाडाला इंजेक्शन देण्यात तसं माणसं आता ती औषध मारून वांगी कशी मु मोठी करालेत नाही तस माणसान गोळी खाल्ला तरच उद्याचा दिवस बघायचा.
होय होय
नाहीतर मग काही उपयोग नाही.
होय
असं म्हणजे आत्ताचं जीवन झालंय बेकार.
हा
काही
आणि ते जर इन्सुलिनच इंजेक्शन असलं तर त्या साखरेच्या माणसाला आ स्वतःहून इंजेक्शन करून घ्यायचं.
बोके बघा की ती इंजेक्शन स्वतः कर स्वतः इंजेक्शन कसं कराय तेच मी विचार करते स्वतः इंजेक्शन कसं करायचं म्हणजे तर आपला आपल्याला भीती वाटते का नाय?
होय. पहिला ताप आला तर एक धनुर्वातच दहा वर्षात एक इंजेक्शन माहित होत. तर दोन दिवस आम्ही नकरा करणार इंजेक्शन करत्यात इंजेक्शन करतात.
इंजेक्शन घेतच नव्हतो इंजेक्शन घेतच नव्हतं पळून येत होतो घरला.
हा आणि आता बघा की स्वतःहून इंजेक्शन करून घेतात.
मगता काय बघ आणि ती साखरं म त्यांच शरीरा अस म पडलेला असते नाय.
मो पडलेलं असत आणि इथली मुलगी बघ आहे तीन तिसरी ला होती बघा शाळेला तव्हापासून ती सुयाट उचून जेवत्या बघा.
सत सुता
स्वतःच स्वतः होय.
ती जास्त टोचवायची न सर वरच्या कातडात टोचवली की इंजेक्शन जात
जातय पण बघा की आता ती किती झाली पंचवीस वर्षाची झाली. आणि शाळेला तीसरली होती म्हणजे ती असेल का सात आठ वर्षांची तवा.
हो अस ना.
हा मग तवापासन नाही त इंजेक्शन करत होती आता हे चार पाच वर्षात इंजेक्शन बंद केलेय. आणि तिला गोळ्या सुरू ठेवल्यात.
बघा. आणि एवढं लहान मुलात इंजेक्शन टुचवून घ्यायचं कि वरचं कातड असतं क ना आपलं त्वचेचं
हा
त्या त्वचेतच ते आपण म्हणतोय तसं इंजेक्शन हा ते आपण डॉक्टर कसं इंजेक्शन आपल्याला घोसवते त पूर्ण आतल्या नसापर्यंत पोचायसाठी त डॉक्टर इंजेक्शन व्यवस्थित देतोय.
हां
असं हे आप ती मुलगी इंजेक्शन स्वंतः घेते आहे म्हणजे आंता आपणं पणं स्वंतः असं एखादी टांचन किंवा कायं कांटा वगैरें घुसल्यावरं टोचवते नां
हां
त्यां पद्धतीचा असते होते कारणं वरच्यां वरं जरी स्वीई खोलूनवरंच्या कांत घुंसवली इंजेक्शन सोडलं किती ते पूर्ण शरीरभरं पसरते हां तसंच की मंग त्यांमुळे त्यांना कायं वाटत नसतं ते आपल्याला कधीं माहीत नाहीं त्यामुळें पणं म्हणजे अगंबाई असं कायं असं घुसवायचं दुखतंय असं करते तसं नसतंय ते असं कुठं